हो?
कशात?
एकदम छान. ऍकंज्युअली ताई, हो हो येतोय एकदम छान येतोय एकदम छान. अह्ह बोला काय म्हणताय? काय चाललंय?
काय नायी एकदम मजेत. तुम्ही?
आम्ही मत्सलोय आता जस्ट निवांत, फोनचं पोट भरतोय, आमचं भरलं ना आता. म आता फोनचं पट भरतोय आम
होना? हह्हह हाआ फोनच पन पोट भराय लागत
हो म त्याच आज सकाळपाासून पोट भरलं गेलं अरे वा आज लवकर फ्री अच्छा
फ्री म्हणजे नाही का मुलं स्कूलमधन आले भूक लागली होती
अच्छा अच्छा अच्छा कुठल्या विषय विषयावर बोलणार आहे ताई तुम्ही आत्ता अच्छा कुठल्या विषयावर बोलणार ताई तुम्ही आता
आ तुम्हाला कोणता आवडतो तुमच्या आवडी निवडी सांगा
नाही मला तुमच्या या म्हणजे तुमच्या आवडीने एवढी सांगा किंवा तुमच्या आता मुलांना वि विषय करून आपण करतोच आहे तर तुम्हाला तुमच्या स्कूलचा पहिला दिवस आठवत असेल का म्हणजे चौथी पाचवीचा म्हणा किंवा काय असं मला ऐकायला आवडेल
आत्ताच मुलांच सोडा ह्यांना स्कूल म्हणजे हेच झालेलं आहे की म्हणजे बर्डनच आहे असं वाटतं त्यांना की का कंटाळा करतात तसं आपल्याला नाही आपल्याला किती छान वाटायचं आनंद वाटायच उलट घरी तरी कंटाळा यायचा पण कधी एकदाच स्कूलमध्ये जाणार कधी मैत्रिणीना भेटणार कधी अभ्यास करणार पण घरी घरच्यानी पण कधी घरातल्यांनी समजून सांगित नाही की अभ्या करावा लागतो का काय आपण एवढं म्हणजे हे होत की आपण स्वतः घरी आल्यानंतर आपलं आपल्या लगेच अभ्यासाला होमवर्क काय असायचं तो पूर्ण करून घ्यायच हू
तुमची अशी आठवण आहे की तुमचे बुक्स म्हणा किंवा काही नवीन हा बॅग आणली अशी काहीतरी तस मला ऐकायला आवडेल
माझं ना हो माझं नाही का हॅन्ड रायटिंग खूप छान होतं
अच्छा म्हणजे हिंदी मराठी सगळंच का
हो मराठी मेडि मराठी लिहायला खूप आवडायचं मला ना तर माझे माझ्याने का आशा वह्या आहेत परत कॉलेजला जायचे त्यावेळेच्या जेवढ्या वह्या आहे तेवढ्या सगळं आहे माझ्याकड
अरे वा आणि तेव्हा सर उभे करून सर किंवा शिक्षिका उभे करून असं नाव सांगत असतील मुलींना एक्झाम्पल देत असतील बघ हिच अक्षर किती छान आहे ते किती छान वाटत असेल ना
हो खूप छान आणि त्यावेळेस आहे ना कसं होतं माहितीये का आता आपल्या मुलांना कसं आपण सकाळी खूप प्रेशरनी उठ उठ उठ उठ तो जाणार स्कूलमध्ये असं त्या वेळेस माझ्या वेळेस मला तर आहे ना इतकं आवडायचं स्कूल सकाळची शाळा असायची असायची ना मी इतकी लवकर उठायची माझं माझं आवरून घ्यायची अंघोळ बिघोळ झाल्यावरती कपडे स्वतःच्या हाताने घ घालायचे आवरायचं बॅग बीग भरायची लगेच स्कूलला पळायचो आलं का घर स्कूलचा ऐ ड्रेस सुद्धा काढत नव्हतो तो पर्यंत लगेच अं अभ्यास करून रिकाम व्हायचं नंतर मग ते कपडे काढून मग जेवण करायचं
अरे वा म्हणजे तुम्ही पंक्च्युअल होत्या सिन्सिअर आजच्या कॅटेगिरीत एकदम सिन्सिअर होत्या
म तुमचं हॅन्डरायटिंग तुमची मम्मी पप्पा कोणापैकी म्हणजे एक असेल ना त्यांचं अक्षर खूप छान असेल बहिण वगैरे कोणी असेल ना म्हणजे त्यांच अच्छा म्हणजे त्यांच त्यांचं बघुन तुमचं हॅन्ड रायटिंग तसं झालं असेल ना.
ह्या आमच्या दोघींच पण छान होत. हम्म पण आपल्या सारखं बालपण नाही हो मुलांना आता.
नाही सिरियसली नाही, सिरियसली नाही आपण म्हणजे खूप छान- एन्जॉय केलेला आहे.
हो खूपच छान- आणि आता कसये मुलींना आपण बाहेर सुद्धा सोडू शकत नाही त्यावेळेस आपण- आपण कसं खूप खेळायचो आपल्याला कोणी बघत सुद्धा नव्हतं की कुठे लक्ष द्यायला पण आज- कालचा जमाणाच असं आहे की मुलींना छोट्या मुलींना सुद्धा आप- आपण हो बाहेर नाही पाठवू शकत.
म्हणजे ऍक्च्युली तुम्ही म्हणाल आपण जसं घडलो आहे म्हणजे आपण बिंदास्त होतो. आजकालची मुलं म्हणजे जन्मल्यापासून एका आपणच त्यांना भीती घालवतोय की- नको असं करू नको असं हे सोडू शकत नाही म्हणजे त्यांचं बालपण आप आपण या चार म्हणजे चार दिवारींमध्ये कैद केलं असं मला वाटत.
हो आणि मुळात म्हणजे काय हो हे बाहेरचं आपण ऐकायला मिळतं ना मुलींच्या बाबतीत
पण म्हणजे मग कधी कधी असं होतं ना ताई म्हणजे ते म्हणतात ना एक माणूस वाईट असला की म्हणजे आपण मग सगळ्यांवरच आपण विश्वास ठेव
हम्
पण आपण सक्षम करायला हवं म्हणजे सेल्फ व सेल्फ डिफेन्स म्हणा, कराटे म्हणा मी तर एक म्हणजे आहे सध्याचं म्हणजे बोलेल ना स्ट्रेट फॉरवर्ड बोलेल
हा....
आजकाल जे छोट छोट्या मुलींवर पण हे करताय ना चार पाच वर्षाच्या मुलींना पण सेल्फ डिफेन्स द्यायलाच पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे गुड टच बॅड टच हे शिकवावेच लागतात आता मुलगा असो कि मुलगी असो, तुम्हाला काय वाटतं याविषयी
खरंच आहे खरंच आहे खरंच आहे म्हणजे मुलींना नाही का पहिल्या पासूनच आहे ना करा आणि आपल्याला जे आपल्याकडं कोण कुठल्या नजरेने बघत हे सुद्धा मुलींना लवकर सांगितलं पाहिजे का आपल्याला कसं केलं पाहिजे सगळं शिक्षण मुलींना दिलं पाहिजे माहितेय
माझं एक म्हणणं आहे तुम्ही तिला म्हणजे स्वयंपाक वगैरे सांगू नका. स्वयंपाक वगैरे आपल्या पोटा पुरतं कोणीही शिकतं पण सेल्फ डिफेन्स करणं किंवा म्हणजे आपल्यावर कधी इन नॉर्मल नॉर्मल प्रसंग असतं छोट छोट्या आपल्या अ रोज त्यांच्यातले म्हणा म तुम्ही काय करता, जर तुमच्या मुलांसाठी जर तुम्हाला असं वाटतं तर म्हणजे प्रॅक्टिकल जीवनात तुम्ही काय करतात म्हणजे मला आवडेल ते ऐकायला
माझं दोन्ही मुलं आहेत ना त्यामुळे एक सकाळी स्कूल जातो एक दुपारी म्हणजे दुपारीच शाळा आहे त्याची एक लहान एक मोठा आहे, एक मोठा नववीला आहे एक तिसरीला आहे. त्यांचवर ते आपण तर मी तर त्यांना तेच सांगतीय की असं बाहेर जाताना आता आपण ऐकतो हे मुलांच पण बगतो आपल्याला आपल्या मुलांना कशे चांगला संस्कार त्याला तेच बघत असते.
नाही पण म्हणजे सेल्फ डिफेन्साठी तुम्ही काय सांगतात आजकाल कोणी म्हणतात. कि कोणी येत ऍड्रेस विचारण्याच्या बहनाने हे करत किंवा म्हजे वेळ सांगून येत नाही ना मग त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगतात. म्हणजे स्कूल मधून पण असं कोणीही सांगत की मी तुझ असं असं आहे माझ्यासोबत चल तुझ्या घरी असंच तसं काही आहे किंवा तसं तसं काही आहे म याच्याविषयी तुम्ही मुलांना काय सांगताय?
आम्ही त्यांना सांगते ना की असं कोणी विचारल्यावरती आपलं काही सांगयचं नाई काय नाई मम्मी पप्पा याच्या व्यतिरिक्त आणि
आजी आजोबा त्यानां जेवढे आपले माहिती ना आपल्या घेऊ शकतात मामा वगैरे एवढे ना सगळं ओळखायचं बाकी कोणीच आपल्याला ओळखत म तुम्ही म्हणजे अॕज पॅरेन्स म्हणून स्कूलमध्ये सांगतात का सपोज जर तुम्हाला किंवा तुमच्या सरांना जायला जमलं नाही नाय पण म तुम्ही कॉल केल्यावर पण म्हणजे सांगत असाल ना बाय चान्स
नाही नाही स्कूलमधना नाय का एकतर ये ना स्कूलमधना फोन येतो आपल्याला मुलांमध्ये अ जर त्याला काय त्रास झाला तर स्कूलमधन जोपर्यंत पेरेंट्स जात नाय तोपर्यंत मुलांना सोडत नाय एकतर व्हॅन चे अस हा जे व्हॅनवाले अस तात. त्यांचा नंबर असतो त्यांच्याकडे आणि त्या टाईमात त्या व्हॅनवाल्याबरोबरच ते मुलं जातात. अन्यथा मग कोणाबरोबर ते येत पण नाय अनं जात
म्हणजे हे एक हे एक खूप चांगलंय म्हणजे सध्याच्या काळाला अनुसरून हे खूप चांगलंय. बाकी अजून म
हो
म तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो तुमच्या मोठ्या मुलामध्ये आणि लहण्या मुलांमध्ये काय डिफ फरन जाणवतो.
असं कसं झालं माहितीये का म्हणजे मी त्यांना पहिल्यापासून आध्यात्मिक कल लावलाय मुळात म्हणजे. हा हा संध्याकाळ झाली दिवस म्हणजे मी स्वतः आध्या मिक असल्यामुळ मी देवाची जेवढी हे करती - रोज सकाळी काय घरात वाचन होत माझं आता त मुलांना ते स ते ऐकायची सवय झाली की आपली मम्मी असं करते म्हणून त्यामुळ त्यांच्यावरती पण ते इफेक्ट जाणवतात ते पण सायलेंटली असतात असं कोणाला असं उद्धट बोलणार नई. काय नाई शिवीगाळ नाय असं नाय का तोंडातून एखादा पण शब्द असं वाईट येणार नाही काय नाय अ आपल्या इथ आपल्या घरातच बोलल्या जात नाय तर आपण कसकाय बोलायचा असं त्यांना सुद्धा वाटतं.
आपल्यावर आपण जसं करू आपली मुलं तसेच बिहेव कर
ह ह म मी त्यांना तसच सांगते की असं कोणाशी मोठे बोलत असले तर बोलायचं नाय रागात बोलायचं नाय. मध्ये बोलायचं नाय ऐकून घ्यायचं नंतर त्याच्यानंतर बोलत राहायचं.
ओके अजून
एक
मोठा समजदार ये ना नाय पण डिफरन्स असेल ना मोठा जसा शां त असेल तर लहाना त्याच्या ऑपोजिट आहे की सेम तसाच आहे मला हे विचारायचं होतं.
ऑपोझिटच ये ऑपोझिट ये एकदम
म्हणजे तुम्हाला वाटतं असेल ना की मोठ्याला मोठ म्हणजे लहानच मोठं करताना जास्त एफर्ट्स लागले नाय कुणाला एफर्ट्स लागतात? लहान भावाला लागतात की मोठ्या भावाला लागतात असं
असं बघायला गेलं तर ना मोठ्यांना म्हणजे पहिल्यांदा पाच सहा वर्ष सांभाळले
सांभाळले
म सासूबाई एक्सपायर झाल्या होत्या त्यामुळ घरामध्ये कस हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय.
होहो ये
हा येतोय ना आवाज. अ हा सासूबाई लवकर एक्सपायर झाल्या होत्या. त्यामुळं त्या मलाच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागायचं. घरात कोणी सांभाळायला नव्हतं मुळात म्हणजे. मग हा, मग घर सांभळत सांभळत त्याला सांभाळायच, म त्याला हा हा तो खूपदा हट्टी होता मोठा पहिल्यांदा, मी तर कुठे घेऊन गेली तर डायरेक्ट रडूनच द्यायची, तो काही पण मागायचा त्यावेळे हां.
समजत नाही ना, आई म्हणून आपण काय करायला हवं, मुलांचे हट्ट कसे कंप्लीट करायला हवे. किंवा नाही हवे तसं, ओके.
नंतर तो एकदम म्हणजे नाही का त्याला समजायला लागलं, मग लहान मुलगा झाल्या नंतर त्याला अस समज की आता आपला लहान भाऊ ये. त्यामुळे थोडं त्याच्यात पण चेंजेस होत गेले.
अच्छा.
हम्म.
आणि दोघांचं जमतं का म्हणजे भांडण वगैरे असं होतं की,
हो जमतं म्हणजे चालू असतं, टॉम अँड जेरी सारखं आहे त्यांचं.
हा एकमेकांशिवाय करमत पण नाही, अच्छा, ते दिवसभर मग तुम्हाला रा तेच काम आहे जास्त.
हो टॉमेंनजेरी सारखं, एकाला सांभाळायचं एकाला हे बोलायचं, आणि घरात नसले तर करमत पण नाहि, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले अस लावतो बघ.
आणि मुलं पटपट पटपट मोठे होतात ना.
हो खूपच.
हम्म,, बाकी अजून काही.
हम्म,, लक्षात नाही येत काय. सर्व छान वाटलं तुमच्याशी बोलून मला खूप, थँक यू ओके. बाय. हम्म. शाळेची बुक देत, काय झालं? हॅलो!